हॅलो आवाज. येतो का हॅलो. हॅलो. काय करताय. हॅलो काय करताय म्हटलं. अ.
होती
हो का स्वयंपाक करत य का तू हा अडकत अडकत येतय.
ही मम्मी होती
बोल
करू तू आता हा बर ठीके आहे ते म्ममी साहेब करत होती म्हणलं माझ्यासाठी जरा हे करतो मसाला दही
हम्. वा वा वा वा मस्त मस्त चालू ये तुमच्या रेसिपी
खली म्हणा पनीरची भाजी मी केली तर खूप छान झाली.
बर ठीक आहे ठीक आहे सांगते.
पनीर.
मस्त झाले लेशी तु बाप्पा तुला काय बा लागते हम् अजून काय म्हणतात जिजू
तू सगळं जिजू खूप मजेत आहे तू सांग
ना सगळ येत. फक्त पोळ्या जरा पोळ्या जरा कडक होतात हो हो करेल ना पण मी मला नाही करू देतील. मम्मीला करू देतील मम्मीला करू देतील. अ.
घरी घरी घरी तर अमृता माशिलाही जिवार येत असेल करणं. मज तू होेत आहेत तू
हा. केला होता आणि स्वयंपाक आलूची भाजी केली होती. मम्मी ते ढपाटी टाकायची.
हो का आज ह्याच.
हा
म पात.
काय व्हायचं आहे ना पप्पा उशीर येतात तर मग आता काही भूक नाही लाग. हा पप्पा उशीरा येतात आणि आता काही भूक की नाही तर मग म्हटलं उशिराच कर मम्मीला स्वैपाक हम्म.
कसं चालू आहे तुझ कॉलेज.
माझं चांगलं चालूय नाही आता कॉलेज अजून चालू नाही. हो अकरावीला सायन्स. हम्म आता कॉलेज सध्या चालू नाही झालं चालू झालं की जाईल अभ्यास. चालू आहे ना एमएस सी आय टी हो नाले टफ असते कराव लागते पण आत. हां
हो तर का म्हणतात कठीण असते पण एकदा सम ते सगळं काही एवढं नाही. मी तुला एक क्लासेस. पाठवते मॅप.
हो हो आहे.
तर
मी ते याच्या वरून करतो पीडब्ल्यू पीडब्ल्यू पीडब्ल्यू वरून
सर आहे युट्यूब युट्यूब वर मला त्यांच एवढंच समजलं होतं म्हणजे ते त्यांनी राहून जात होतं मण ते युट्यूब टॉवर या
तुही सायन्सच होतं का?
हो. हो मजे,
हा असे तेच आहे माझं जन जनरलच हे. हा मग टाकज हा टाकजो मग.
पण ते,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
तेव्हा माहितय का आमचा पे पर नव्ह झाला लॉकडाऊन लॉकडाऊन चे आणि पेपर नव्हते झाले आमचे.
अच्छा तू लॉक तू लॉकडाऊन मधले का. .
असं काही नाही. नाही ये,
ह बर बरं.
चांगला अभ्यास कर, तुम्ही म्हणजे माझ्या हाताला गाठ आली होती ऑपरेशन करावं लागलं. होता,
बापरे एवढा अभ्यास केलता.
मग किती ल लिहून पाहावं लागते ते तशी गणित राहतच नाही लक्ष ता किती वेळा करून टा का करून पा अस, म्हणतात का मग जनरल सगळे असते मग त्यात केमिस्ट्री,
बायो फिजिक्स, अच्छा.
हम्म आता बँकिंग. म्हणजे आपण ज्या म्हणजे एकदम फीलल्ड वर. हा.
हा.
आल्यावर ते मग इन हे केलंय का? हो तसं नाही समजत.
अच्छा. प पप्पा मणे तू एम एस सी आयटी दे आणि जर त्यात चांगले मार्क पडले तर म आ आपण पुढ पुढच पुढे पाहू काय करायचं?
सीआयडी इ टी,
हा. एमएच सीआयडी. ह,
हा मग एम एस सी आय टी काय ह राहिली तू,
एम एस सी इटी सॉरी ते आता जरा, माहिती आहे ना कॅम्प्युटर कॅमप्युटर,
ह .
हा ना, कॅम्पुटर राणा.
हा ना कॉम्प्युटर आहे, करर्म वाढता. असं कुठं बोलत हे हा. हा पण दहावी च्या बेस व
ना,
न शटी
अकरावी बारावी आता आहे म्हणत त्यात क्लास आहेत. त्या क्लास म त्यावर दाखवते अकरावीचे एम एस सी आयी एम एस सी आयटी.
ते नर्सिंग वगैरे कर ना आपे.
नर्सिंग हां तर आता पाहन आहे आता मी सेट कर देवाल कारण की इकडून सांग तिकडून ते सांगाय मी कन्फ्युज झाली काय करू आणि पप्पपा वाणता तू हे बी करतो ते करत ते बी कर कोणी म्हणते तू दादा काय कररल ना आता अताा ते नको विचारून मी विसरून घेली
नमस्
हा फार्मसी ते कर त्याची डिग्री घे कोण म्हणते डॉक्टर कर हा म कोणी म्हणते ते काय असत शेप कोणी म्हणते स्टेनोकर नाही रे सेनोकर म्हणते कोणी दिसते न का त्याला इंग्लिश पक्की पाहिजे असते अ आणि स्टेन म्हणजे आता कस सांगू तू युट्यूब वर पाहिच
काह सांग
हम हम अरे ते का ते थांमा दयले विचारते कारण की ते कोणते तरी मंत्री सोबत रा म्हणजे का काय ते जस नसते काय वा जज हा जजच्या हाता घालचा येत काहीतरी हा असं काहीतरी येत बाबा हा
मनामनातू
नाही रे ते नाही गे ते नाहीये ते आई म्हणते ती अमृ पालीच अमृपाली मावस नाही का त्यांचं कोणतरी बहिणीचा पोरगा कररू रायला ते म्हणत ते एवढं हा ते तर ते म्हणते करू नको म्हणते तर ते बी कॅन्सल केलं मग नंतर हा ह मग नंतर अजून प्पा.. पण काहीतच काढलं. मला नोकरी लागायची बस.. मग काही नाही व्हायचं मग नोकरीत लागायचं लवकर..
मग कोणती असलीच चालते..
कोणती असली चालते पगार चांगला पाहिजे.. अ..
अग मग नरसिंग करते लव लवकर लागते
बर, ठीक आहे हम्म पप्पा
काही नाही ना तुर, हम्म म्हणजे न त्यानंचे कोर्स केलावर डायरेक्ट अह
गव्हर्मेंट हॉस्पिटलला चालते ना मग
हो डयरेक्ट डायरेक्ट साठ हजार
ार
दशन साय जरू पन्नास साठठ हजार खोट खोट वाटूला का...
नाही ना मग पप्पा खरं म पप्पाला विचारून पाहतो..
हो विचारजो.. का मी बाय नव्हत आवडत म्हणून.. काही ते का त्यामुळे खूप सार... जण म्हणत ते नर्सिंग कर कारण सगळा स्कोप येणार आहे आता डॉक्टरला... का का आता करून आला होता.. त तस खूप हे म्हणजे डॉक्टर म्हटल्या ते नर्स आता आपण जात... नाही का झालं तर काय झालं काय झालं.. काय विचारतो आपण
हा. इंजेक्शन टोचायचे किती पगार असते त्याचा हा गवर्मेंट
मग करायचं
हा.
बघ तू असा एकदम निर्णय नको घेऊ
हो.
सगळं आपल्या आणि हे किती ते काही म्हणत असल मॉडलिंग आणि हे पार्लर कर तर ते
पप्पा पप्पा म्हणत होते की फॅशन
घरीच रा घरी जरी राहिलो ना तरी आपण नंतर करू शकतो अ हे आपलं पर्ल र वगरे काहीच नसल्यावर
हा ह पप्पा म्हणे काय फॅशन डिझाईन... करते का याच्यात ना...
पण तू शिलाई काम करावं लागते..
हम् मला नाही... नाही करायचं मला ते फॅशन डिझायनर..
शिवणकाम वगैरे आहे त्यात.. खूप फॅशन डिझायनर मध्ये ते पण... हे हो. म्हणते
बाकी अजून काही नाही. चालू आहे आता जेवण करायचं झोपायचं. अभ्यास करायचा झोपायचं खायचं प्यायचं झोपायचं बस अजून काय जामणार
केली काला
झाली हो केली ना झाली. हम. कॉलेज जून म गेलीस ना पाहिलं प्. पप्पाानच केला ऍडमिशन पप्पा म्हच्या पप्पाच्या मित्राच्या ओळखीच आहे ना शिक्षक वगैरे सगळे.... अ तर पप्पा म्हणतात तु जायचं... नाहीच नको जाऊ आपण. कंटिन्यू भी नाही केलं तर चालते म्हणे हा आहे पपाच्या ओळखीचं.... आहे सगळं कॉलेज ते म्हणून म्हणून... हा.
मग तिथं याच्या सारखं नाही.